हॅलो हा बोल अगं गाडी जात होती. म्हणून मी तुला म्हणत होते मी ठेवते कारण म्हटलं आवाज तिथं हे होईल. पण ते तू ठेवेपर्यंत गेलीच गाडी तिथून.
नाही शेवटचे तीस सेकंद राहिले होते म्हणून मी फक्त.
हम् नाही पण हो ते गाडीचा आवाज आला. की तितकं रिजेक्ट होतय ना परत.
नाही एवढे नाहीत कॉल रिजेक्ट होत.
हा ते आपल्या आधीच्या कंपनी सारखं एवढं पिकली हे नाही करत ते.
ह. संभाषण आणि चांगलं असेल तर काही हरकत नसावी एवढ्या आवाजाला.
एक कावळा ओरडला तरी माझा कॉल रिजेक्ट झाला.
ह.
अगोदरच्या ह्याच्यात खरं खाली गाडीचा आवाज आला म्हण झा मी टेरस व जाऊन बसल तर तिथ पूर्ण वीस मिनिटाचा कॉल झाला आणि कावळावरडला.
आणि हेा करा असे र. टाकायलाच नको पाहिजेत कारण प्रत्येक जण काही खेड्यात राह नाही आणि शहरामध्ये एक सेकंद शत. शांतता मिळणं प्रचंड मुश्किल आहे.
नाही रात्रीच जरी करायचं म्हणलीच तरी हायवे जवळ असलं की तिथून धडाधड धडाधड
अजिबात नाही कारण माझं स्वतःच घर आहे. ज रात्री बारा वाजली तरी हॉर्नाचे आवाज असले डेंजर येतात. खिडक्या दारं बंद करून. हो हो आणि लगेच क्लिक होत एवढा. जरी आवाज झाणार तरी.
जाऊ द्या आपण आपला विषय कंटिन्यू करू.
हा पण विषयच आहे खरं हा पण विषयच आहे काय. ते आवाजाचं प्रदूषण आणि शहरात ना. म्हणजे हाच कंटिन्यू करू माझ्या म पुढ्हा नेक्स्ट मध्ये घेऊ आपण आणखी नअसं. शहरामध्ये एक सेकंद आता तुम्हाला असं वाटत की मला दोन मिनट शांत. हवी घरात तुम्ही शांततेत बसूच शकत नाही. तो हॉर्नचा तरी आवाज येईल तुम्हाला घरातली तरी ओरडतील काश्या ना काशाचा. आवाज येल डेव्हलपमेंटच्या नावाखाली. इतकं सगळं चालूय क एखाद्या प्लॉटमध्ये घरा काम चालू असते ड्रिलिंगचा आवाज मशीनचा आवाज ह्याचा आवाज त्याचा आवाज अह ते जुन्या काळातले प्राण्यांचे आवाज परवडले पण ह्यांची आवाज नकोते सत्य घर घर घर घर घर घर.
त्या गाड्यांची आवज सोड अगदी माणसं गप्प बसली ना तर काही नाही तर कुत्रेलत जातात. आणि रोड वर तर कारण नसत. हॉर्न वाजवत जातात जोर जोरात इतकं इरिटेड होत की का आकाशासाठी काल काल आम्ही फिरायला गेलोत. तो अख्खा रस्ता र का म आम्ही ब्रिजच्या खाली बसलोय. दगडावर आणि वरून ट्रॅक्टर चाललाय त्याच्यात गाणी लावली जोर जोरात. आणि कंटिन्यू त्याला ते काहीतरी ते एक एक्स्ट्राच वाद्य वाजवल्यासारखं हॉर्न वाजवत चाललंय.
आणि आपण म्हणतोय ना ट्रॅफिक म पण मला कोल्हापूरच्या ट्रॅफिकमध्ये. अनुभव आलाय ट्रॅफिकला आमची ऑटो थांबली होती आणि चालू.. चालू झाल्यावरती ते स्टार्ट करूस तोपर्यंत दम नाही मागन काही म्हणजे आ समोर जाणार दिसतय. माहिती आहे समोरचा सिग्नल सुटलाय पण मागच्या गाडीणी इट तका सिग्ल द्यायचा त्या म्हणजे तो हॉर्न वाजवायचा. हे चलवावा चल अरे पळून जायच आहे का कुठं. चाललाय ना तो पण त्याला पण दिसल पिडो सिग्नल सुटलाय ते पण विनाकारण. एकाने एकाच ठीक आहे सगळेच.
हम्म तसच होतंय ते एकाच्या मागून एक आणि का हे करतात काय माहितीय एवढा आवाज आवाज
बरं आणि कानात हेडफोन तर यांच्या चोवीस तास
आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट वगैरे होतात कारण त्यांना आवाज येत नही आप त्यानं ते जे वाजवतात त्यांच्या कानात हेडफोन असल्यामुळे त्यांना ती तीव्रता कळत नाय. पण आपल्यासारख्या बाजूच्याना कळ
अ पण किती वाजवायचं ह्याला पण प्रमाण असते नाय. एकदा वाजवून शांत होत नाहीत आणि ते हॉर्न आवाजच कर कर्कश्य आहेत. जरा अस वाजलं की असं वाटते की अ हे होते नुस त तरी आजकाल थोडंसं म ते लिमिटमध्ये अन
हा आणि आता आमचे इथ अजून एक काही प्रमाण वाढले माहितीये का? म्हणजे अशा दोन तीन सामाजिक संस्था आहेत. त्यांनी अम्बुलन्स घेतलेत. रुग्णांच्या सेवेसाठी तर ते चालवायला जे ते चे कार्य करते आहेत की नाहीत त्यांनी काय? त त्यांना आता जायचंय आणि त्यांना रोड पाहिजे त्याच्यात पेशंट असो नसो. एम्बुलेनस जोरात करत म्हणजे आणि माझ नकळत हात जोडले जातात त्या ॲम्बुलन्स बघितल्यावर एकदा मा मैत्रण म्हणले काय त्या कार्ट्याना हात जोडायला लागलेस. म्हनल अगं पेशंट चालय म्हणले डोंबल्याचा पेशंट ह्यांना जायची घाई असते आणि ह्यांना फास्ट ड्रायव्हिंग करायच असत तर एक ड्रायव्हर असतो अती चार पाच जण बसत उगाच मज्जा मज्जा म्हणून आणि मी विचार करते दिवसाला एवढी कुठले बर इमर्जन्सी असेल एवढ कुठल पेशंट दर दोन तासांनी गाडी ते अम्बुलन्स वा वा वा वा करत जाते. आणि मग नंतर समजलं की ते मज्जा मज्जा म्हणून जातात आपले तिथून.
हो पण काही मात्र जरी पेशंट नसले तरी पेशंट आणण्यासाठी पण जाऊ शकतात. किंवा इमर्जन्सी पण असू शकते. अशा वेळेला मॉकड्रिल वगैरे घेतलेले अस. हम्म हम्म हम्म
मी स्वतः बघितलंय. पुढं पानाची टपरी लागल्यावर त्यांनी अम्बुलन्स थांबवली तिथं पान बिन
हा.
पंधरा वीस मिनिटं प्रत्येकाला कुठलं पाय आता गाडीत अम्बुन्समध्ये पेशंट कोण कोण पान तर खाऊ शकत नाही.
पॉसिबलच नाही पण बोलणार कोण?
हा मैत्रीण बोलते त्याच्या तथ्य आहे की हे इतक्या रिलॅक्स मध्ये खात्यात आणि पुन्हा चलबे स ते आगे जायेंगे म्हणजे समजलं त्यांची मेंटॅलिटी.
स्पीड.
हा! सबके आगे जाना हे. आणि ते झालं पुन्हा आता असं होतय की कुठलं घरगु ती कार्य जरी असलं की ते धना धना ना स्पीकर लावणार जोर जोरात घरात पावने रावळे आलेले काय पूजा बीजा असेल तर एकमेकाला समजत नाही काय बोलतात.
रिकामा ऑडिओ हे आजकाल मला हे रोज रोज मी एक्सपिरियन्स करतीये मी हा प्रॉब्लेम कित किती तरी वेळा डिस्कस केलाय की माझ्या घरा शेजारी पण मंदिर आहे आणि मंदिरात रोज सकाळ संध्या एका अर्थी साठी कारण लावलं आमच्या इथ पण तेवढ दोन मिनट सुद्धा मला इरिटेट होत. ते कार्यक्रम असल्यावर ठीक आहे पण आता कार्यक्रमांची रेलचेल इतके ही रोज एक कार्यक्रम असतो रोज लावणार का मग? बर! आवाज थोड कमी ठेवायला काय जात ह्याचं काय प्रॉब्लेम काय आवाज कमी ठेव मध्ये तुम्हाला काही तुच्छ समजतात? काय? म्हणजे काय तुम्हाला वा टाकणार आहेत तुच्छ समजणार आहेत का तुम्हाला सा सोशल लाईफ मधून तुमची हाकलपट्टी करणार आ आवाज कमी केल्यानंतर. करणार काय एवढा लगे एवढा हाय आवाज ठेवायला.
त्या हॉस्पिटलच्या तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या डीजेचा आवाज
आणि जो माणूस जाऊन कंप्लेंट करतो त्यालाच वर्दी देवाच आहे तुला.
देवाच नाही त्याला धरून मारायला पण कमी करत नाही तू काम त्याच्या मध्ये येतो म्हणून मग तिथे धर्म निघतो बाहेर.
लगेच लगेच धर्म काढला पण. काढला पण आमच्या इथंच माझ्यासोबतच असं घडले त्यामुळे तोंडावरती पट्टी. एवढी तक्रार करून सुद्धा धर्मावरतीच आले आमच्या ते त्यामुळे शांत.
बाकी ठीक. दुकानावरून नाही पण तुम्ही हॉस्पिटलच्या जवळून जाता तेव्हा आय. सी. यू. मध्ये पेशंट असतील का बाहेर. कोन असतील त्यांना त्रास होईल किंवा शाळे जवळून जात लहान मुलं असतील. जर मार्टनिटी होम असेल तर तिथं नवीन - जन्म घेतलेले बाळ तर ते डी. जे. चा आवाज किती पर्यंत सहन करू शकतात ते लहान बाळ.
आता इथं शेजारीच शाळा आहे. शेजारीच मॅटर्निटी हाऊस- पटायला लागलं आहे खरंच सांगायच म्हणजे फक्त मला वाटते पाचशे मीटर. अंतरावरती म्हणजे जिथे करणा लागतो. त्याच्यापासून पाचशे मीटरच्या अंतरावरती मॅटरनिटी हाऊस हॉस्पिटल आणि शाळा आहे. मग जरा तरी समजायला पाहिजे. पण हॉस्पिटलचं पण मी सोडून देतो. ते थोडस तरी लांब येते. शाळा अगदी चिटकून आहे. मध्ये फक्त कुंपण आहे. मगं शाळेत मुलं शिकताय एवढं तरी. त्यांना जरा ठेवायला पाहिजे ना.
बोलून पण ते ऐकणार नाही.
ते सगळ ते तेच सगळं झालं ते सगळ एकमेकाला मिस- ळच आहे तो कोण कोणाला बोलणार शाळेनं पण सगळ्यांनी कंप्लेंट करून झाल्या.
कधी काही ठिकाणी तर शिक्षकच जाऊन नाचतेत त्याच्यात.
काही फरक नाहीये. रोज लागायचं तसं लागतय.
आणि असंही बोलताना ना आता ते कानात हेडफोन घालून घालून त्यांचे स्वत त्यांची श्रवण शक्ती कमी झालेली असते. तर ते बोलताना नेहमी ओरडूनच बोलणार म्हणजे आपल्या ते जाणवत की. इतके जोरता का बोल जात. च्यामुळे सवय लागते तशी बोलायची.
हा. हो तशी पण सवय लागते आणि तो टोन बदलतो ना असं वाटते की वस्कन अंगावर येतय भांडतय. काय वार.
आणि अजून एक मी नोटीस केलं की ह्या ह्या मुद्दा उठवणारे लोक. जर त्याच वेळेला त्या - त्यांच्या सोकोल्ड जे काय धर्म-जात मानत असतील. त्या रिलेटेड जर काय असेल आणि डी जे वगैरे असेल तर तिथं आक्षेप नसतय त्यांचा
हो हे मी हे मी स्वतः अनुभवले मग मला वाटत. इथ पण कशाला तुम्ही अस हे करताय जर मोठ्या अभिमानाने सांगताय सगळं विविध. एकता आहे. आम्ही मानत नाही. असं नाही तस नाही स्वतःला आम्ही माणूस. तास आहोत मग तिथं ते त्याचं समर्थन केलं जात. आणि एक करतोय म्हणून म्हजे णे यांनी जर त्यांच्या ह्याला जर इतका मोठा लावला तर, मी त्याच्या डबल लावेन. आणि माणसं पण गोळा करून आणायची त्यांच्या दुप्पट आपले दिसले पाहिजे.
हो आणि कुठून येतात मला नाही माहिती यार एवढी मानसी आता तु कुठून मला नाही माहिती. म्हणजे भारत युवचा देश आहे म्हणतात. पण इथे युवक. ऐवजी मला सगळे व्ययस्कर लोक एवढी कुठून आणतात. अस अस मला लिटरली अस वाटत. कार्यक्रात की पैसे देऊन आणले. लोकांना इथ सिरियली मला असं वाटतं.
मग तसेच असतं तू कधीतरी त्यांना विचारून बघ. की तुम्ही इथं कशासाठी आल त्यांना काहीच सांगता येणार नाही. मी एकदा इथं आमच्या इथं मोठं नाटक होतं आणि जोबा आलेली बरीच गर्दी होती म्हणजे आम्हाला प्रवेश नाही मिळाला एवढं. आणि मी त्यांना विचारलं तु म्ही कुठ? कुठून आलात काय त्यांनी गावाचं नाव वगैरे सांगितलंतून बरच लांब होत. कशाने आला तर म्ह आम्हाला टेम्पो करून आणलेय म्हट कशाला आता आम्हाला काय माहिती दोन वडा वाने पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणून आलोय.
ऊष अशी परिस्थिती आहे म्हणजे खरच. ते तितपत लॉजिकल आहे विचार कर.
हा आणि जेव्हा ती बातमी प्रसारित होणार तेव्हा कुणी असं म्हणणार आहे का तेव्हा काय म्हणणार की अमुक अमुक ह्याच बघा. फेमस आहे एवढे लोक आलेत.
तेच की म्हणून माणूस ट्रस्टेबल ठेवणार ना ट्रस्ट पण ठेवणार पण ऍक्च्युअल मध्ये आत काहीच नसत. बर.
मग तसच झालंय हल्ली दिखावा आपले दहा मिनिट झाले बरं का दहा मिनट झाले कट. कट कर पुढचा लाव परत कट करून
हो हो हो नक्की.